हा
हा काय म्हणालतो, म ते हे करूया म्हणलो
करूया की,
आणि माझ्याकड आता हाय सामाण सगंळं
हा हा
हो
चालेल म ते हे पण बघूया काय, नाय, एक, एक करुया पहिला नाही सगळांच फापट पसार होईलं. रेझिनं
होय नाही हे पण नाय
ते पण नाही.
अगं रेजिंनच कसं माहितय काय? रेजिंचा क नै क्लास करायला लागतोय.
ए ते काय नाय ते फक्त शेप घेऊन त्यात टाकून हे
अ शेप साठी नव्ह शेप साठी अस नव्ह, पण आपण हे करतोय ब म्हणजे त रेजींच हे किती घ्यायचं म्हणजे? अ त्यात एक अ ए हां, प्रमाणाच व्यवस्थित कळायला लागतय ते
हा, हा, असय तर मग ते राहू दे, लईच काय काय व्हाया लागलय आपण लई काय
तेच की नुसत हे करायचं, करायच, जे इझी आपण करू शक ते एक तू म्हणलास पायपिंगच ते एक बघूया, ते एक इझी ये. आणि हे करुया.
चालतेय की,
ह मध्ये मध्ये तर मी क्रोशटच पण करायच म्हणालतो, शिकायच, मध्ये लय आलत ना त्याज के ज गजरा करत होतीत हे, खरं मला काय ते जमलं नाही बाई घालायच, म राऊदे म्हनलं
ते होय जरा अवघड असतय ते
म्हणूनच की मम्मी ला येतय ग ते प्रॉपर,, खर मम्मीला कसं डोळ्याला दुखतंय कनय त्रास तेन हुतय. त्यामुळं ती काय हे करायला, नाही म्हणत्या, तुझ तू कर म्हणत्या.
होय, ते पण हाय, ते तू तुझ बसच केलीस.
अग नाही. करलो, परवा काय म्हणली बाय मम्मी मला की, हा नाही म्हणली करायचं नाही असं न्यूज ल संगल्यात काय विषय त्याचा काय माहित नाही म्हणून केलं नाही तर करायला पाहिजे आता तुला पण पाहिजेत की
आम्ही आम्ही केलं की आमचं ते कार्ड पण आलं
आला व्हय मी केलोच नाही हवे अजून तू कव्हा केलीस
आम्ही तेव्हाच केलं की काकीने सांगितलेलं असं असं आहेय म्हणून तेव्हाच की माझं मम्मीच आणि पूर्वाचं केलय
होय काय मी काय केल न्हाई होय असते त्याच्यावर मी दो किती वेळा स्टँडवर गेलो बघ खर मला ते करायच
तिथं आता टाइम आहे नवीन करायचं फक्त अकरापर्यंत च आहे नवू
सकाळी
होय
एवढचच टायमिंग आहे
होय कारण असं बऱ्यापैकी जणांच तर झालंय नाही फक्त ते काढ ची च राहिलेत
आता ते बंद ऑगस्टच्या आत का जुलैच्या आतात हॅलो
हॅलो
हॅलो हा माझं पण करायला पाहिजे नाही तर ते जून का जुलैच्या आत करायचं आहे वाढतं ग जुलैच्या आत वाढतं
मला वाटलं तू केल्यासच ते काकींचं फक्त राहिले वाटलं मला डोळ्याच ते ते अजून आलेलं नाही आहे ना
नाही होय माझं पण करायच करायं तेव्हा सगळ्या बायका गेला तव्हा माझं कॉलेज का काय होतं आणि मी काय गेलोच नाही
आणि काय राहिलं तर राहिलाच ब माझं
परवा मागच्या आठवड्यात आलं बघ कार्ड आमचं
होय काय बघाला पाहिजे बई जाऊन मग माझं लई काय काय राहिलंय बई करायचं
हा काय काय राहिलाय पहिला दोनशे रुपये भरून ते भरायचं म्हणजे आधार कार्ड न्यायचं ते ओटीपी बीटीपी येतय ते आणि कार्ड घ्यायला जाताना शंभर रुपये द्यायचं म त्यानी त्या कार्ड बॅलन्स पडतात चालू करायसाठी
हा आस हाय व्हय
आणि तिथं स्कॅनर असतय त्याला म्हणजे आपण बाहेर जात ना त्याच्यावर जीपे फोन पे वरणं त्याच्यावर बॅलन्स करायचा आणि ते कंडेक्टर ते स्कॅन करणार कार्ड चाय वर्ण आपल हाफ तिकीटच पैसे कट होणार
मग आजून चालू केलात ते म्हणजे वापरून बघितलंस तू
नाही ते कुठे गेलोच नाही तेव्हापासन
हा खरं आता तेच म्हणालेत ग ते कार्ड कोणाकडे असेल त्यांचंच हाफ तिकीट होणार नाही तर होणार नाही म्हणून
होय ते बाकीच पण आहे की नाही बाकीच्याच म्हणजे ज्येष्ठ नागरिक ते ते सगळं बंद होणार आहे आता
हा मग तेच कि ते हा त्या कार्डात ना चालून नार आहे ते
होय
मला करा पाहिजे कारण मी पण जर कॉलेजला येऊन जाऊन करायचं म्हणलो तर मला पण लागणार कि ते
होय आणि ते पास च काने विषय गंडतोय ते आपल्याला आता मला तर बघती शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी हाय तरी पण ते पास चे पैसे कट होणार कारण ते तीस होय तीस दिवसाच असते तू फिर नाही फिर ते एवढं पैसे भरलेले असते ते तीस दिवसाने संपते
मग तीस दिवसात शनिवार रविवार पण येतोय
होय आणि तू त्या दिवशी गेली नाहीस कॉलेजला कुठ एसटी तिन गेली नाहीस तरी पण ते धरतात दिवस
मग ना आपण जेव्हा जेव्हा स्कॅन करल तेवढा तेवढा दिवसन तीस दिवस असं वाटलं मला
नाही पासच कुठ स्कॅनच असत फक्त डेट ब स्टुडंट पास असतोय तो हा ह
ह्ह्ह मग काय उपयोग झाला मग राहू दे मग हेच परवडणार
होय
आणि पास ला पण तेवढंच तिकीटच ते पैसे घेतात
होय एकदम भरून घेत्यात ते तुझ आवाज अडकालाय
कार्ड काढ त्यापेक्ष हे कार्ड काढून हे करायचं हॅलो
हा बोल कि
त्यापेक्षा हे कार्ड काढलेलंच बरं कि म
होय ते परवडतय उलट
हो कधी जाणार तेवढात आवाज कट होणार
हा
हम्म आणि तुला तर शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट म्हटल्यावर
होय माझी जास्तच दान लागते त्यापेक्षा मग नाहीच काढल्यालं बर पढतंय खर त्याच्याबाई आधार कार्डचा येतय आधार कार्ड वरचा फोटो येतय माझा लय घान फोटो आहे त्याचा वर
माझा आधार रीन्यू कराला आहे मग ते पाच ते तिकीट काढायचा आहे कार्ड ह्याच बसत ते करायचं आहे
तट्ट हा माझ तर मला म्हणजे काम करायला वेळ आहे खरं आता कर करून चालत नाही कारण आता आधार कार्ड ला समज आता आधार कार्डला तर नवीन हे आल्यावर माझा नंबर अपडेट करायला पाहिजे फोन घेतल्यावर आणि आता केलो तर ते पॅन कार्ड आता माझं मायनर आहे होय आणि आता पुढ परत जानेवारी महिन्यात आणि परत अनेकदा अपडेट करायला लागणार अठरा कंप्लीट झालं मायनर हाय हे करायला
मग आता तू काय कर माहतीय सरळ अठरा कंप्लीट झालं क नई म्हणजे आता फोन पण घ्यायची आता तुझ कॉलेजवर झालं तुला घ्यायलाच पाहिजे ते फोन घेतला की तुझा नंबर आला की काय करायच ते घ्यायचं ते आणि ते सगळं तिन् मिळून एक सोबतच करून टाकायचे मग एकदमच
हो. हेच की, मला फोन घेऊन पण आता जीपे चालू होणार नाही माझ. तर जीपे ला आणि थांबायला पाहिजे अठरा झाल्यावरच जीपे चालू होतय की.
हा होय ते पण आहे.
तेचं.
मग काय करायचं आता फोन घेतला कानी सगळ हा तुझीच तशी आणखी. कंडशन सगळ्या गोष्टी.
होय काय करू पण शकत नाही.
होय माझ मला सगळं करायला हाय. माझं सगळं काम होण्यासारखे आहेत खर मला करायचा कंटाळा म्हणून माझे रायलात.
अग ते दाखल्याच का्ड आलंय ते दाखलात पण आता ते पप्पा. पप्पांचा दाखला नव्हात तर एक महिना घालवलो पप्पांचा दाखला काढलो. दादांचा होता, माझा आला आणि त्या पप्पांच्या दखलात दादां च नाव वेगळं आहे, आणि दादांच ह्याच्यात दादांचं वेगळं आहे. तेनी आलं ते पुढं मला ते स्कॅनच होत, नाही तुमच्या दाखला निघत नाही. मते. ते एम्पीट्यूड करायचं त्याला आणि अर्धा दिवस.
हा हा मग ते करायचं न तू एकटे जातेस. काय नव्ह म जाताना मला घेऊन जात जा की. क सांग ग मी घरात बसून बसून यावलंय ग.
चालते की चल मी तर आता लय दिवस झाल बाहेर. जायचं तर थांबलोय कंटाळत येतोय मला एकटीला फिरून.
मग अगं मी तुला सांगू काय मी घरान मर कधी पडलय कुरपला गेल तो तिकंड सुट्टीसन. आलोय त्याच्या मी अजून घरातलं बाहेर गेलेल नाहीेये.
ह ह ह.
त्याच्यावर.
नाही ज मला कंटाळा आलाय एकटी फिर वाटतात नाही ग माग कोणत असल की बोलत बोलत काय वाटत नाही.
आणि मला फिरायलाऊ तुला गेली तरी मला घेऊन कुठं पण जा काय फत त्यातलं फस्टड्रम करायला गेली तरी मला घेऊन जा.
हं हं हा चाल
असलं मला तर आता कि. किती दिवस झाला मी परवा कवा हला ते ह्याला गेलतो म्हणल ब किती तारखेला गेलतो ग परवा. परवा ते ते हे या कायतर होतल ब कोणत हा. ते जवर मी अजून घरातलं इतल्या रस्ता. आपण पण गेलेला नाही नाय हितन नवीन घरातन नवीन घरात हित तेवढंच फिरतोय मी.
ह ह
ते पण आता हे आहे, दिवसभर नुसत फोन घेऊन बसलेले असते हे करत.
ते ह्याच किती केलीस ग ट्रान्स्क्रिप्शनचं.
ट्रान्स्क्रिप्शनच काय तर आत्ता हजार व लागलं म्हणजे आठशे ब्याऐंशी का नऊशे कि. तथच झालात ब्रेक.
हा हा ते माझ. एक हजार सवीस झाले.
हा एवढं गेलं माझा एवढं नाही सोड.
हम अ हम् आता हेव ठेवल्यावर तू करणारं डबल.
हात
काय होय होय हय की. कर चालतेय. हा
चालतंय मग उद्या मग सकाळी मग जाऊन येऊ्या त सगळं करून आणि मग जम तर म यताय त्या आधार कार्डाच पण करून येऊ या.
उद्या पहिला तुझा बोनाफाईड घेऊया आणि बघूया मग ते बसच्या तिथं हाय काय म्हणजे गर्दी नसली तर ते पण करूया तुझ
हा ते कराय हा पर ते कराय ते आपण. सामान बघायला जाणार आहे.
हा ते बघूया आणि येताना ते? अ तुझ्या तुमच्या शाळेपाशी तिथं अपडेटच आहे.
हा तिथंच के आग नाही त्याला विचारलं आधार कार्ड अपडेट. करत नाही म्हणला. ते तिथंच करा म्हणलं बहुतेक तो तिथंच करा म्हणलाय आधार कार्ड काय माहितीय काय माझं आधार कार्ड नववीत अपडेट केलंय ग त्याचा फोटो सगळं चेंज करायचां आहे.
हा
म्हणून मग ते हा तिथंच मग काय आपण चारच्या दम्यान गेलो कारण माझं ते कानातलंय एक हाय नवीन चांदीचं घेतलेलं. आणि ते रिंग होती ग आणि ती एका बाज रिंग ढिली झाल्या ते पण मला ओळ करायला जायचा महि झा दोन दीड महिना झा जातोय.
चार नंतर म नाय ते बंद होतय? नऊ ते अकराच आहे ते ह्याच. आधार कार्डच ते
हा व्हय मग आपल्याला सकाळीच जायला पाहिजे. मला तिथं सकाळी जाऊ शकतोय मी. कानातलं तर पण करायला खरं काय? कानातल्याची पावती सापडना आणि मग ती मैत्रीण असतील गं ती संध्याकाळी बघूनेऊ्या जर बिनपावतीचा चालत असल तर मग सकाळीच जाऊया. मग तिथं आधार कार्डचं कराय गेलं म्हणलं ते पण
खरं स्टँड वर अकरापर्यंत.